हॅलो.
हॅलो हा येतय ना ऐको हो येतय हा चालेल. आज आपण वातावरण या बदलणारं वातावरण याविषयी बोलूयात-
अच्छा ठीक आहे तुम्ही आधी बला ना मग मी बोलते.
हो म्हणजे वातावरणाच का लक्षात त्याला आता पावसाची वाट बघतोय आपण किती दिवस झाले पण पाऊस येत नाहीये गरमी पण खूप वाढलीय तुमच्याकडे आहे का पाऊस
नाही ना नाहीये अजून आमच्या बीड साईडला तर जास्तर. इथे एरवीचाचा कमी पाऊस असतो त्यामुळे खूप सार फरक होते.
बरोबर पूर्वी कस सात तारीख म्हणजे निदान या भागात तरी सात तार. सात जून म्हटलं की पाऊस सुरुच व्हायचा हा मग जून महिन्यामध्ये. थोडा पडायचा हलका हलका म्हणजे. ज ज भाताची पेरणी वगैरे करण्यासाठी
सात जूनला
हा हलका हलका सुरू व्हायचा म्हणजे इथे, तरी सुरूच व्हायचा हलका हलका पाऊस. नंतर जुलैमध्ये आणखीन वाढायचा जेव्हा की भात फेर लावायचं असायची वेळ मग श्रावण महिन्यातल्या सरी परत अशा पडतो. मग ऊन येतं. असं अस
हो हो हो हो आम्ही आमचे इथ ते आम्ही आता जिथे राहतो ना. तिथे एवढा पाऊस नाहीये. पण माझं लहानपण पूर्ण कोकणात गेलेले आहे ना. तिथल्यासारखा पाऊस मी अजून तरी बघितला नाही.
नाही. बापरे, म्हणजे तिथे तर धो धो म्हणजे सुरु झाला की आठवडा आठ वडा भर अ बघायचच नाही. हो नसायचं म्हणून मग नागपंचमीला नाही का ते. नागपंच मिला सगळे भाजलेले धान्य खायचे. कारण, तेव्हा इतकी थंडी असायची. ती ते खाऊन जरा शरीरामध्ये ऊब तयार व्हायची.
हो हो हो हो ते आहे. आणि कोकणामध्ये धबधबे ते वातावरण खूप छान असायच हो.
हा मगं.
धबधबे
ते तर निसर्गरम्यच आहे सगळं.
हा परत आमची शाळेतून सहल जायची धबधब्यावर. मजा यायची ना विचारूच नका तुम्ही आणि मी तर, काय करायचं मला पावसात भिजायला इतक आवडायचं ना. मी कॉलेजला जरी जायची ना. माझ्याकडे छत्री असायची तरी मी भिजतच यायची. मला भिजत आवडायचं सो ते करायचे मी. सगळे जण म्हणायचे अरे तुझी छत्री आहे उघड ना छत्री मी म्हणायचे नाही मला असंच
नाही ब भिजयचंय आता नाही पण आता तसं नाही आहे ना जे जे वातावरण बदललं त्याच्यामुळे, आता तिथे पण बघा ना एकदम धोधो पडतो. नाहीतर येतच नाही बरेच दिवस. म्हणजे कोकणात पण आता आता बदलले. पहिल्या सारखा नाही राहिला. एक येतो तर इतका कि वादळी वाळू कि त्या पूर्ण त्यांचे माडाची झाडं आंब्याच किती नुकसान होऊन गेल होत.
हो हो हो हो ते आहे म्हणजे हो ना कधी कधी आला की इतका येतो ना की, नुक सानच करून जातो. आणि कधी कधी काय ते काय म्हणतात ना ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ आला तरी दुष्काळ असतोय. आणि नाही आला तरी दुष्काळ असतोय. आमच्या साईडला
नद्यांना हा नद्यांना आलं तर पूर म्हणजे पाणी वाहून जात. आणि नाहीतर असे भेगा पडतात कि पाणी अगदी त्या भागात आणि तुमच्या इथे जास्ती सुख दुष्काळाच परिस्थितीच जास्ती येते ना.
हो जास्त येते विकत पाणी घ्यावे लागतात.
हा पूर्वी तरी एवढं नसेल. पण आता वातावरण म्हणजे पूर्णच चेंज झालंय ना.
हो आम आम्ही ते वि ला नवीनच आणतो. म्हणजे दोन चार वर्षापूर्वी सामान अक्षरशः आम्हाला विकत पाणी घ्याव लागत. माहिती
म
हा लय तेव्हा परिस्थिती वाईट होती. आणि मला तर इतक पाणी लागायच मला अस वाटायच आता कधी पाऊस पडतोय की नाही आणि माझा नवीन लग्न होऊन आम्ही आलतो आणि आमच्या इथे बिडला बिंदुसारा मोठ खूप मोठ धरण आहे बर का आणि हा आणि एक दिवस ना आम्ही गावाकडे चालो होतो. तर मला कोणी एक जणनी सांगितलं की हे धरण आहे बिंदुसारा तर मी जस्ट अस पाहिल तर त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. मी माझा अरे हे धरण आणि इथ तर पाणी काहीच नाही. ते म्हट म्हणजे खूप वर्ष झाल त्या धरणाला त्यात पाणीच नव्हत वा
हा म्हणजे हा जिथून पाऊस पाऊस असेल जोरात तर पाणी भरणार ना ते धरणामध्ये पण,
आणि नंतर काय झाल नेमक मला मुलगा झाला आणि माझे वडील म्हणायचे त्याच नाव आपण वरून ठेवूया. ग ह्याच नाव वरून ठेवलय तरी निदान वरून राजा तुमच्या इकड प्रसन्न होऊन पाऊस पडल. अक्षरक्ष त्या वर्षी नाही पण त्या दुसऱ्या वर्षी- इतका पाऊस झाला ना ते धरण ओ्हरफ्लो झाल त्याच्यावर अजून ते धरण कधी आटल नाही बर का.
अरे वा! तुम्हाला तुमचा वरुून लवकर व्हायला पाहिजे होता.
हो ते आहे, पण माझ लग्न पण तेव्हा झालत ना नेमक. त्याच्यानंतर काय झाल ते ओ्हफ्लो झाल धरण. ते आजपर्यंत ते धरण कधी आटल नाहीये पण माझ लग्न म्हून मी जेव्हा आल ते ना त्यावेळेस सांगायचे असे पहिले लोक की खूप वर्ष झाले या धरणा ला पाणीच नव् म्हट
अरे बापरे! मग आणि मग किती दूर दूर पर्यंत लोकांना पाणी घ्यायला जायला लागायच म्हणजे आपण ड्रिल चे पाणी वाया घालवतो अक्षरशः पण तिथे प्यायच पाणी काही काय लोकांना मिळत नाही. ते किती किती दिवस त्यांना भरून पुरवून पुरवून वापराव लागत मग मग ते वा पुरवून पुरवून जपून वापरतात क
हो ते आहे.
इव्हन इकडे म्हणजे नाशिक भाग सोडला तर पुढे जळगाव वगैरे तिकडे पण पंधरा दिवसांनी पाणी येत.
हो आमच्या इकडे पण, पण आम्हाला बोर असल्यामुळे आता काय नाही. हो मी तुम्हाला लहानपणीच हो खूप. खूप राहत आमच्या इथ किती दुष्काळ आला ना तरी आमच्या बोरच पाणी काही आटत नाही. मी मग तस देवाच तेवढ तरी आहे माझ्यावर उपकार कि बाबा मला पाणी जास्त लागत निदान पाणी तरी आहे.
हा आहे मग पण मग तुमच्याकडे शेतीला वगैरे पुरेल एवढ पाणी असत.
नाही आम्ही बीडला राहतो आणि आमची शेती गावाकडे ना आम्ही हे ठोक्यांनी दिलेली श करत नाही शेती.
अच्छा. पण मग तिथे असत पाणी.
हो आहे ना बोर वैगरे आहे तिकडे. आमच्या तिकडे ना ती वांजरा नदी एक आहे बगा, ती पण अशी फेमस मोठी नदी आहे त्या नदीला असत पाणी. त्याच्यामुळे मग त्या त्या नदीच्या काठीच आमच्या गाव आहेत ना चांदे गाव वगैरे असे.
बरोबर, पूर्वी असंच लोकांनी घरं केलेत ना नदीच्या बाजूलाच शेत ती घर म्हणजे पाण्याची सोय जिथे आहे तिथे.
हम्म, मग बोरला पाणी लागतच ना नदीच्या किनाऱ्या अस.
बरोबर, मग तुमच्याकडे शेतामध्ये मुख्य कोणतं पीक होतं? ऊस, बापरे ऊसाला तर भरपूर पाणी लागतं आणि
ऊसच करतात कारण ऊसा शीवाय दुसरी माशागद जास्त नसते ना तस म्हणजे गहु, ज्वारी पण करतात पण नावाला खाण्या पुरती वगैरे करतात.
पण मग तिथे साखर कारखाने वगैरे पण असतील ना मग?
हो आहे ना जवळच आहेत वाशी म्हणून एक आहे ना तिथं आहे साखर कारखाना. त्या साईडला जातो मग सगळा ऊस पण ऊसाची टोळी यायला अं नाही मी आमच रानसुद्धा नाही अजून बघितले.
अरे बापरे का बर?
अ नाही गावाकडे जास्त घर नाही आमचं म्हणजे गावाकडे होतं पण ते विकलंय मग आता घर नाही माझ्या सासऱ्यांचे चुल भाऊ आहेत ना त्यांच्याकडे जात असतो पण गेलं तरी काय होग थोडा वेळ असं काही काम वगैरे असलं तर जातो मग आत वगैरे जायचं एवढा प्रसंग नाही कधी आला.
अच्छा शेत आपलं शेत असणं एक वेगळीच मजा अस ते ना आपल्या शेतावरती आमच्या लहानपणी आमच्या शेतावर पण ऊस असायचा. आम्ही काय करायचे खूप लवकर जायचे अगदी सकाळीच कारण तो दव पडलेला असायचा ना एकदम थंडगार असायचा. आता थंड, थंड ऊस खायचा खूप मजा यायची म्हणजे जसं काही थंडगार रस पितो ना आपण गुऱ्हाळ्यावरती
मजा माझे मामाचं घुराळ एक होतं ते मला आठवते चांगलं आम्हाला गरम, गरम गुळ खायला भेटायचं. ते मामा काय करायचे गुळकाच्यात आणायच ना मग उसाच ला गुळ घ्यायचे ते त्या कडईमध्ये असं बुडवायचे असा गोलगोल फिरवायचे आणि ते आणुन ते च्या मग ते गार झाल्यावर आम्ही असं काढून, काढून खायचो मग ते तिथं ऊसाचा रस पण आम्हाला खूप प्यायला भेटायचा बर का गरम गरम गुळ मध्ये पण असे वेगवेगळे प्रकार असायचा अ केमिकलयुक्त वेगळा असायचा बिनाकेमिकलचा वेगळा असायचा परत एक गूळ असा काळा असायचा एक पांढरा असायचा गूळ असे वेगवेगळे प्रकार असायचे.
केमिकल वाला गूळ म्हणजे जो आपण जरा असं स्वच्छ असतो त्याच्यात केमिकल असं म्हणतात ना? आणि जो काळा असतो तो
तो चांगला असतो हा. म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल असतो ना त्याचा कलरच असा घव्हाळ अस तो बघा गहु गव्हा सारखा आणि जो ते विदाऊट केमिकलचा असतो ना त्याचा कलरच काळा असतो.
स्वच्छ असतो ना?
हा हा हा हो. नाही जो आता गव्हाळा असतो ना त्याच्यामध्ये केमिकल असतं काळा जो असतो ना तो चांगला असतो.
अच्छा म्हणजे घेताना आपण पण काळा असं वाटत आपल्याला चांगला नाहीये.
चांगला नाही, चांगला नाही पण आधीच्या लोकांना नव्हतं कळत आता बऱ्याच जणांना माहिती झालं त्यामुळे काळा गोळच घेतात सगळे जण.
हो ना तरी मी पण एकदा आहे ना काळा एक काळा गूळ होता म्हणजे आता मी कंपनीच नाव नाही सांंगत पण म मला वाटल जाउदे हा तर फारच काळा चांगला नसेल म्हणून मी आपला स्वच्छ मस्त घेऊन आली पण आता तू तुम्ही म्हणताय तस काळा चांगला असतो ना
नाही नाही काळा पौष्टिक असतो बरं का कधी पण आता इथुन पुढे लक्षात ठेवा काळा गुळच घ्यायचा कंपलसरी
अच्छा त्याच्यात पण अजून किती प्रकार ते पावडरवाले गुळ येतो
काय काय गुळ तर तुम्ही याचा फोडला ना की मधी साखरी सारखं पांढरं असतं बघा
हा पण तो तो काय माहिती काय मला एक जणानी सांगितलेलं तर ते ना रांगोळी पण टाक तर गुळ बनवताना वजन वाढण्यासाठी पण ते काय मला बरोबर नाही वाटत
नाही, नाही रांगोळी नसते नाही, नाही रांगोळी नसते ती ते वेगळंच असं काहीतरी असतं बघा मिठासारखंच असतं पण ते मीठ नसतं एक पावडर एक असते आणि अजून काय, काय असतं बाई त्यात टाकायला आता मी तेव्हा लहान होते गुऱ्हाळ होत तेव्हा ते माझे मामा चालवायचे ना गुऱ्हाळ
हा, हा, हा, हा, हा
तेव्हा पाहिलेले पण ते प्रकार मी बघितलेले आहेत बघ
हा म्हणजे ते रांगोळी सारखं दिसत असेल म्हणून ते वाटत असेल की ती रांगोळी आहे म्हणून
नाही, नाही रांगोळी कशी टाकतील ना खाण्याच्या पदार्थात ते आसं वाट त आपल्याला तर्कवितर्क निघतात वेगवेगळे
हा हो ना बरोबर मला तर तुम्हाला माहितीये आहे म्हणून तुम्ही सांगतात नाही तर आमच्यासारखे ज्यांनी कधी बघितलंच नाही गुराळ त्यांना वाटल का रांगोळीच टाकत असतील
नाही, नाही तस काय नाही म्हणजे खूप वेगवेगळे प्रकाराने खाल्लेलं बरं काय लहानपणी आमचं लहानपण लय मस्त गेलय माझ्या आजोळी पण आहे ना आपला टाइम झाला ताई
हो चालेल परत बोलू